हॅलो हा आवाज येतोय मॅम तुम्हाला. तर मी तुम्हाला दैनंदिन जीवन सांगणार आहे. मॅम संद्या काय बोलु? नोकरी करणाऱ्या मुलीच दैनंदिन जीवन जे असतं ना ते मी तुम्हाला सांग. - काय माहित. तर आवाज येतोय हो हो येतोय. तर सर्वप्रथम आजच्या आधुनिक युगात. महिलांचे शिक्षण, उद्योग, विज्ञान तंत्रज्ञान, प्रशासन वैद्यकीय. क्षेत्र बँकिंग, शिक्षण आणि अनेक व्यवसायांमध्ये उलेखनीय यश मिळवले आहे.
पूर्वी महिला
भुुमिका मुख्याता मर्याद मानली जात परंतु काळानुसार परिस्थिती वाढली आहे. महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वाने समाजात स्वतंत ओळख निर्माण केली आज अनेक. मुली शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रात नोकरी. आणि कुटुंबाच्या असे देशाच्या प्रगुतीत महत्त्वाचे. - महत्वाचे योगदान. देत आहेत नोकरी करणाऱ्या मुलीचे जीवन हे जबाबदाऱ्या मेहनत, शिस्त, नियोजन आणि संघर्ष यांचे असते. तिला घर आणि नोकरी या दोन्ही गोष्टींचा समतोल साधताना.
ह.
तिच्या दिवसाची सुरूवात ठरली होती आणि अनेक कामे पूर्ण करत दिवस यशस्वी. दैनंदिन जीवनात, आत्मनिर्भरता, कर्तव्यनष्ठा आणि दिवसाची सुरवात. नोकरी करणाऱ्या मुलीचा दिवस सामान्यत सकाळी लवकर सुरू होतोय. पहाटे उठून दिवसाची तयारी करते. काही मुली योग, व्यायाम किंवा चालणे यासारख्या आरोग्य. जवळ पाळतात त्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते त्यानंतर ते घरातील काही आवश्यक कामे करते. नाष्ट तयार करने भाग कपडे तयार ठेवने अशा कामा मध्ये तिच वेळ जातो अनेक मुली आपल्या कुटुंबना घरातील जबाबदाऱ्या पुर्ण करताना वेळेचे नियोजन करते. अश्यक्य असते. सकाळची कामे पूर्ण झाल्यानंतर ते नोकरीसाठी तयार होते कार्या वातावरणा नुसार योग्य पोशक परिधान करते स्वतःची आवड कागदपत्र, ओळखपत्र, लॅपटॉप किंवा इतर कामाचे साहित्य तपासते. अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या असल्यामुळे वेळेवर घराबाहेर पडणे. अस बस, रेल्वे, मेट्रो, रिक्षा किंवा स्वतः न ते कामाच्या ठिकाणी पोहोचते प्रवासा दरम्यान तिला गर्दी. आणि वेळेची मर्यादा यांना सामना करा यांचा सामना करावा लागतो.
कार्यालया
या ननंतर तिच्या कामाच्या दिवसाची सुरवात होते. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पूर्ण लक्ष आणि मेहनत घेते त्याच्यात. कामाचे स्वरूप क्षेत्रानुसार बदलू शकते शिक्षिक असल्यास विद्यार्थ्यांना. कोणी डॉक्टर असल्यास रुग्णांची सेवा करणे, बँकेत काम करत असल्यास. ग्राहकांच्या व्यवहाराची पूर्तता करणे. तर आयटी क्षेत्रात काम करत असल्या संगणक आणि तांत्रिक प्रकल्पा का अशी विविध पाण्यातलीरत असते कार्यालयात वेळेच पालन शिस्त सहकार्याशी सबडतीत ब आणि जबाबदारी यांना खूप महत् की बैठका अहवाल तयार ग्राहकांशी संवाद साधणे आणि विविध प्रकल्प पूर्ण करणे यामध्ये व्यस्त नोकरी करणाऱ्या मुलांच्या जीवनात सहकार अस कार्याल विश पंरार स्थनांतरा त्यामुळे संवाद क्षल सय आणि सहकार्याची भावना आवश्यकता
चांगलेच
का ज बस् मुळे कार्य क्षमता वाढते आणिकडे कार्यालयाातील मैत्रीपूर्ण वातावरण कामाचा आनंद वाढवते नोकरी करणाऱ्या मुलींना अनेक आव्हानांना सामोर जावे लागते कामाचा ताण वेळीची मर्यादा लक्ष पूर्ण करण्याचा दबाब हा नाही बय मुळे तणाव एक तणाव निर्माण म्हू शकत काही अस भेदभाव असमान लाण किंवारी म समजता देखील उद्भवू शकत अशा परिस्थितीत आत्मविश्वास ैय आणि योग्य निर्णय क्षमता महत्त्वाची ठरते कौशल्य आ नाही सक्तय नाही बदल त्या तंत्रज्ञानाशी जोडून अनुई सतत बदलण्यार त्यावेनिलसुधारणा करण ही देखील तिच्या समोरील महत्त्वाची आव्हाने असतात दुपारच्या वेळी ती सहकाऱ्यांसोबत जेवन करते हा वेळी थोडा आराम करण्यासाठी आणि साजवरकत्वि करण्यासाठी उपलबतर जेवणानंतर पुन्हाांयला सुरवात होते अनेक वेळा दुपारच्या काळखली अश विविध बैठका प्रकल्पांची पूर्तता आणि कार्यालय कामांमध्ये तिचा वेळ जातो
नोकरी करणाऱ्या मुलीच्या जीवनातील सर्वात महत्वाचा पैली म्हणजे आ अवलंब स्वतःच्या महिन्या तन कमावलेली उत्पन्न तिला आत्मविश्वास दि ही स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करू शकते कुटुंबाला आर्थिक मदत करू शकते आणि भविष्यासाठी बचत करू शकते
हार्दिक
स्ातंत्रामध्ये तिच्या निर्णय क्षमतेत वाढ होते आणि समाजात तिच्या सन्मानती वात तवजभराचे काम करून ्याकाळी मात्र तिच्या जबादाऱ्या इथे संपत नाही अक मु ल्यानंतर घरातील कामांमध्ये सहभाग्य व्हावे लागते स्वयंपाक करणे घराातील सदस्यांची काळजी घेणे आवश्यक खरेदी करणं आणि इतर घरगुती काम पूर्ण करणे ही तिची दैनंदिन जबाबदारी असते
ह
दिवस वा दिवसभर काम करून कुटुंबासाठी भेळ मुंबई यांशी समवार चालत त्यांच्या समस्या ऐकणे आणि त्यांच्या सोबत वेळ घालणे हे तिच्या जीवनातील महत्त्वा ट अस व्यस्त दिनचर्य म स् त्यासाठी वेळ काढणे हपर्यंत आवश्यक
ह
काही मुले वाचन करतात संगीत ऐकतात चित्रपट कातात काही मुले छंद पाय काही जणी ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करून नन कौश शतात त्यामुळे त्यांच्या करिअर ची संधी वाढली आणि व्यक्तिमत्वाचा विकास होो. नोकरी करणा्या मु तुम्हाला सर्वात मोठे आव्हान म्हणजे कुटुंब आणि करअर यां. सत दोन्ही क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन आू शकते. कुटुंबाचे सहकार्य आणि सपणा हा संतल अधिक क्षेत होते. आज अनेक कुटुंब महिलांच्या शिक्षणाला आणि करिअरला प्रोत्साहन देत आहे. ही सकारात्मक बाब आहे नोकरी करणाऱ्या मुली केळ स्वतःसाठीच नव्हे तर समाजातीलख. समाजासाठी देील महत्वाचे योगदान देतात शिक्षिका डॉक्टर व् पस अिक अिकारी ब कर्. विध भूमिकांमधून त्यांच्या देशाच्या विकास. हो. महिलांच कार्य समाजातील इतर मुलींसाठी प्रेरणालय ठरते त्यांच्याकडून आत्मनिर्भरता शिक्षणाचे महत्त्व आणि मेहनतीची प्रेरणा मिळते.
आजच्या काळात तंत्रज्ञाना काम करणा द्धती म मोठे बदल झाले. आणि मुली घरून काम वर्क फ्रॉम होम करत आहे ऑनलाईन व डिजिटल साध आणि इंटरनेट मु काम अधिक सोयी. तथापि या ब आणि वैयक्तिक जीवन यांच्यामध्ये तेव कधीधी अस्पष्ट होतात. त्यामुळे संतुलन राखणे अज महत्त्वाचे बनले आहे. नोकरी कर विचारातमहत्ात अनेक सकारात्मक भ जस की त्या मेहनती असतात. अविश्वास असतात जबाबदार असतात शिस्तप्रिय असतात. वेळेचे नियोजन करतात सौजन्य असतात स्वावलंबी असतात असतात. स्वर्प बेनच मणीसप विचार करणार हे गुण तुला जीवना ते विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवत.
ह.
नोकरी करणारी मुलगी अनेकांसाठी प्रेरणा अस की आपल्या मेहनत आणि चिकाटीने तिच्या यशामुळे तर मुलींना शिक्षण आणि स्वतःच्या पाया घेवण्याची प्रेरणा घ आज अनेक मु उच पदां कार्यरत आहेत त्यांनी समाजातील जुन ून काढतचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. नोकरी करणाऱ्या मुलीचे दैनंदिन मेहनत जबाबदारी संघर्षात आणि मिश्रांच सुंदर मिश्रण आहे. की सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत आणिक सगग झारा पार पाडत असते. घर कुटुंब नोकरी आणि स्वतःचा विकास इति गोष्टी प्रकृ आत्मविश्वासाने पुढे जात असते. आथिक स्वावलंबन शिक्षण आणि कर्तृत्व यांच्या समाजा स्वतंत्र निर्माण करत तिचे योगदान के कुटुंबापुरती मर्यादित नसते समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे त्यामुळे नोकरी करणारी आणि आत्मनिर्भ तिच्या जीव म आपल्याला नेहन ज आणि आत्मविश्वास त्यांचे महत्त्व शिकवतील. अशा पद्धतीने तुम्हाला कसं वाटलं खूप छान पद्धतीने तुम्ही म्हणजे एखाद्या नोकरी करणाऱ्या मुलगीचं जीवन कसं असतं याबद्दल सांगि म्हणजे अगदी तिच जे जीवन असतं ते किती धावपळीचं असतं अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किती म्हणजे ऑफिस मधली कामं घरकामं म बाहेरचं तिज छंद वगैरे जोपासणं, हे ते म्हणजे खुप छान पद्धतीने एखादी नोकरी करणारी मुलगी किती बीजी अशी म्हणजे नोकरी करणाऱ्या मुलीचं दैनंदिन जीवन हे मेहनत जबाबदारी, संघर्ष यश यांचं सुंदर मिश्रण आहे असं तुम्ही म्हणालात खूप छान वाटलं मॅम, खूप छान पद्धतीने सांगित ला अगदी म्हणजे, असं वाटत होतं की किती छान एक्प्लेन वगैरे कर खुप छा छान तुम्ही माहिती दिली
थँकू मॅम, तुम्ही जे ऐकून घेतला याला दहा मिनिट वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्य